ह
हॅलो
हा नमस्कार
हॅलो.
हा हा बोल ना हम्म बोल.
जेवला काय?
झालं ना. डाळ भात जिलेबी. अ फ्लावरची भाजी,
हा हा
तू काय खाल्ल?
काय म्हटलं.
तुझं झालं का जेवण.
माझं नाय बघा व्हायचं अजून.
काय केला स्वयंपाक.
आहे सकाळचच भाजी चपाती भात आमटी.
असय का हम्म पाऊस बीऊस.
हम् पाऊस आहे की चालूय बघा कंटिन्यू तुमच्या इकडं.
आमच्याकडे ऊन ये. आमच्याकडे नाही पाऊस नाही नाही काही नाही
हम्म हम्
ऊन ये ऊन वातावरण होतं पण काही नाही येत पाणी.
होय ते पण हाय.
हो आताच पाऊस चालूय का मग.
न्हाय आता जरा, मागच पासून होता.
ह. हम् आमटी कसली खाते मग.
आमटी दाळीची.
कोणत्या डाळीची.
तूर डाळ.
असय का कशी बनवली मग.
अ डाळ शिजवताना तिच्यात अ टोमॅटो घालायचं.
हम्
हळद घालायचं हिंग घालायचं शिजवून घ्यायचं.
हा हा
मग नंतर डाळ शीजून झाली की डाळीतच चटणी टाकायची फक्त,
हो
आणि मग तेल गरम झाल्यावरती
हम्म
क कडीपत्ता जिर मोरी टाकायचं - - लसूण टाकायच आणि मग त्यात बुक घालून मग ती डाळ टाकायची
असं य का हम.
खायला छान लागत असेल मग.
होय लागतय की.
हा. आमच्याकडे कशी करतो आम्ही पहिल कुकरमध्ये शिजवतो.
हम्म.
आणि मग फोडणी देतो आम्ही.
हा.
जिर लसुन कोथंबीर हिरवी मिरची हळद गरम मसाला असं करतो आम्ही.
हम्.
पहिले शिजवून मग करतो आम्ही.
हा.
हो. आमटीसोबत भात पण असेल ना?
होय असतय की.
हम्म.
काल तुम्ही मेसेज केलता ते लई लेट झालता कारण लई कंटाळा अलता कंटिन्यू माझे फोन चालू होते काल.
असय का?
आणि लई बारा पण वाजलेलं जस्ट कॉल ठेवला आणि तुमचा मेसेज झाला आणि आवरायच पण होत ना घरात. ल
हो ना.
हा मग सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला मेसेज केला तर तुम्ही मला काही रिप्लाय पण दिला नाही.
रिप्लाय म्हटलं ही माझी मजाक केली का काय म्हणून मी रिप्लाय दिला नाही.
कशाला मजाक करू आता मजाक करायच टायमिंग हाय व्हय हे आणि उगच कशाला कोणाच पण मजाक करायचं.
तर तुम्ही रिकामे आहात का असा मॅसेज केलेला होता ना?
हा.
हम्म.
होय रिकाम असलं तर म्हणजे करायला येते ना तुम्ही रिप्लाय दिलासा तर म आप मग कॉल झाले असते आता सगळे हम्म.
आणि मी पण थोडी बाहेर गावाला आलेली आहे ना.
हम्म.
माझ्या बहिणीला बघायला.
हा हा.
मग तिकड आलेली होती मग सकाळी बसमध्ये होती तुझा मेसेज पाहिला तेव्हा.
हम् हम्.
असं
काय नाही मग.
तुम्ही कधी झोपताय मग?
आम्हाला अकरा वाजून जात झोपायला.
कारण पण तुम्ही मेसेज केला तेव्हा लेटनीच मेसेज केला ना म्हणून म्हटलं.
आम्हाला वेळ होवून जातो झोपायला आणि रात्री पाहुणे होते आमच्याकडे
हा हा
होय.
पेपर
पावणे
तुमचे किती टास्क झाले म
काय?
किती टास्क झाले तुमचे.
माझे पहिले अकरा झाले.
हूं
आता अजून चार बाकी ये पंधरा आलेले होते म तीन वे
हा हा हा हा
हो.
माझे पण अजून भरपूर बाकी येत.
हा मग आता संध्याकाळी पाच आले पाच मधून आता चार बाकी येत.
हा
म आता ते चार संध्याकाळी करत होते मी
हम्म
पण ते काय एकशे ऐंशी मिनिट काय असं काय तरी येत होतं.
होय म तुमचं झालंय वाटत की कम्प्लीट
नाय ना आता नवीन आले ना मला
परत नविन आले टास्क तुम्हाला? अई शप्पथ! अशे किती जणांना करायचं मग आता
मला तीन वेळा पाच पाच वेळा आले पाच पाच आले.
तुमचे तीस कॉल झाले की नाहीत अजून
नाई ना
हा हा
पहिल्यांदा पाच आले ते झाले. दुसऱ्यांदा पाच आले ते पण झाले तिसऱ्यांदा पाच आले. त्याच्यातून पाच मधून एक झाला आता चार बाकी येत.
हा
मग आता हा आपलं झाल्यावर अजून एक वेळा मी तुला करेल.
ह
असं
चालतयं की
हा
तुम्ही मला माझा कॉल झाल्यावर तुम्ही मला करा मग तुमचं झाल्यावर परत मी तुम्हाला करतो.
चालेल ना
आणि काय मग आता गावी कसं काय गेला.
बस नी
नाही आत कशाबद्दल गेलाय म्हटलं.
बहिणीला बघायला बहिणीचा पाय गाडीत सापडला ना
हा हा
हा मग बहिणीला बघायला आलेली ये मी
हं
अस
आणि काय म्हणताय
हा दोन मिनट दोन मिनिट चालू ठेव हां बोल
बघा की
बोलायला चांगलं वाटतं का?
हा वाटतेय की तुमची लँग्वेज जराशी वेगळी पडत्या.
आता तू शिकलेली आणि आमची आमचं म्हणजे गावाकडची भाषा तशी
प्रत्येकाची भाषा वेगळी वेगळी असते ना!
आमची भाषा वेगळी आमच्या गावाकडची
हा ते
असं
मराठवाड्यात येतं काय तुमचं.
हो आमच्याकडे आयरानी पण बोलतो आम्ही
हा हा.
हो मराठी, आयराणी
हम्.
आयराणी समजते असते ना?
नाही ओ आयराणी म्हणजे
आयराने म्हणजे आता ती भाषा ऐकल्यावर समजेल
बोला की मग बोलून दाखवा की
आता असं नाही अशा साध्या कॉलवर
साध्या काॅलवर होय.
हो. याच्यात नाही.
बर
तुझं किती तास झाले.
हा काय म्हणला.
तुझं किती झाले कॉल
हा अजून माझे सात बाकी आहेत बघा
तीसमधून
हम्म.
तीसमधून पाच च बाकी आहेत.
सात सात
सात बाकी आहेत.
होय.
हम्म. एक जनाला तीस आहेत ना
होय.
हम्म. ते ना काय मग अजून मम्मीच पण जेवण झालं.
होय सगळ्यांचं जेवण झालं मी एकटीच बसलोय बघा या एक कॉलच्या नादात
अससं आहे का?
हम
हम्म
कारण हे इम्पॉर्टंट आहे ना आता
हा हा हे पहिल्यांदाच करते का तू का अजून त्याच्या पहिले पण केलेलं आहे.
नाही नाही आता पहिल्यांदाच की
असं आहे का म्हटलं काय याच्या पहिले पण केलेले.
हम्म नाही आतापासूनच माझं काम चालू झालंय.
असं आहे का बऱ्याच दिवसापासून चालूही वाटतं या ना
होय वाटतय असं तरी तुम्हाला पण आता आलाय काय टास्क हा.
हो
हा हा.
माझ्या पुतनीने सांगितलं मला.
हा हा.
हम अ
काय बोलला.
आवाज आड- आडकालाय तुमचा कट व्हायला आवाज.
असं. नाही ना चालू हे ना. बोल
आवाजच येईना तुमचा.
आता नाही येत येतोय ना मला तर स्पष्ट आवाज येतोय तुझा. अस स. हा ना मग कसं वाटलं बोलून. बोल ना.